हा. येत
हो येतोय. काय चाललंय दिदी?
लय. निवांत आपलं रुटीन सुट्टी म्हणल्यावर काय? शनिवार रविवार एकशे शनिवार रविवारी सुट्टी मग सगळं नुसत ती नावाला सुटी
होय सगळं होय होय-होय-होय व्हय सुट्टी असल म्हणजे जरा हे करायचं जरा ते काढायचं कारण सुट्टी असते म्हणजे कस दिवस घरात असत्यात त्यामुळे हे ते करत
सुरू होत एकतर किचन मध्ये दिवस बर नाहीतर ह्यांच्या अभ्यासात शाळा आसली की गप त्या वेळेला आवरलं जातय सुट्टी असली की चला निवात उ ठा म नाशत्याला उशीर मग जेवणाला उशीर सगळेच काम उशीर शीर उशीर-उशीर आणि रुटीन असलं हे गप त्या वेळेला सगळं होतय आराम दिवसभर काहीतरी करायला टाइम मिळतोय.
होय की होय सुट्टी आसल आसं वाटतय की सुट टी एक दिवस असावं काय आणि सुट्टी आसेल त्या दिवशी आ. काखा दिवस कामात
जात आस वा. गेलेलं बर होत हा मग काय तर आता पण ते गेले तिझ्या फ्रेंड कडे खेळायला. काय होतं की आमच्या इथ आधी राहत होते रेंट न होते. मग ती तो मुल हा. परत आमच्या फ्लोरला आजून दोन तिन्ही छोटी मुलं आहेत ती म सगळी छान खेळायची. म तो आता गेला दुसरी बिल्डिंग म आता तेच्या इथं नवीन बाळ नवीन झाले ना सोसायटीत त्यांच्या आज सगळी दुपारी इथं जेवण केली. आता दुपारी गेले तिच्या्कडेच खेळायला आता तिच्या गार्डन मध्ये. ते खेळून करू नका तिला फोन केलेला मैत्रिणीला कधी निघताय पोरं म्हणून तुझा फोन आलेला आताात.
हम्.
येथि लाता. मग एक एकदा पूर्ण दिवस तिकडं एक एकदा पूर्ण दिवस इकडं चालू असते आले बघा जास्त. कसाले.
आली काय?
ह्.
आवाज याय लागलाय.
हा मग काय.
मुलं मुलं घरात असली की सांगायला लागल. नाही मुलं घरात आहेत म्हणून
हा मग काय आवाज बघायला तस.
होय क.
चहा वगैरे झाला?
बोल चहा झाला.
हम
झाला या आधी आता लगेच. गेली वर.
होय.
हा लगेच वर गेले खेळायला.
आज सुट्टी असल्यामुळं जरा तिला पण निवांत
निवांत बापरे मनासारखं म्हणजे इतकं खेळतातात, रात्री अकरा -अकरा पर्यंत खेळतात ते.
आणि दमत नाहीत हल्लीची मुलं खेळताना
अभ्यास करताना मात्र दमतात.
होय ते सगळ्याच मुलांच असते थोडंफार.
नुसत खेळ-खेळ.
सुट्टी असली म्हणजे खेळ, सुट्टी नसली की मग त्यांच त्यांनाला पण व्याप संपत नाही दिवसभर.
मग काय तर.
परत आवरायचं, जेवायचं तिथून परत आणि क्लास असेल तर क्लासला जायचं. तिकडून यायचं जरास वि विश्रांती होते का नाही तो पर्यंत आणि अभ्यास.
हो. मस्त खेळ खेळाचे आता इथं गार्डन मधून खेळून आल्या देतो हा आणि आता परत इथं गार्डन ला गेले बघा. अजून घरात. पण आले नाहीत. गेले वरच्या चार पोरांना बोलवून आणलयं गेलयं बघा पळाले घरात आली पण नाही ती तिथे गेलीये सकाळी गेलीये. ह काय केलं मी तिला काय केलं तु पन काय झालं मुलगा आला होता तिथं खेळायला. मग त्यांना परवा म्हणलं होत ना त्यांच आठ वाजता रात्री म्हणत होत की आमच्या घरी घेऊन जातो खेळायला आम्ही सगळी ते म्हणलं आता आठ वाजता तुम्ही जाणार कधी जेवणार कधी उद्या स्कूल हाय आणि शाळेला पण त सकाळी उठायला लागतेय साडेसात ला उठायला लागतय नऊला शाळा असती. मग म्हणले की आज नकोस. शनिवारी पाठवते.
हा हा हा.
शनिवार सकाळी नऊ ला आले तिनी काकू तुम्ही म्हणला होता. शनिवारी पाठवतो म्हणून - - म्हणलं हो जावा म्हलं की आता - खेळा तू आलास तर थोडं खेळ जेवण कर. मग जा. मग येकीन काय - - केली होती. साबुदाण्याची खिचडी केली होती. मी काय केलं होत पोरां- - नावरणात डाळ भात हवा होता. एकी नं पोळी भाजी. सगळे मिळून जेवले. हम. जेवले म्हणजे नावा लाचं जेवले खेळायला जायचं होतं. उगीच घास घास खाल्ले गेले. ती म्हणली म ला फोन केलेलास ते म्हंटली ते आल्यास - - खेळालेच. कि त्या खेळण्याला लिमिट नाही. ते गार्डन वरन आल्या आंगात ताकद नव्हती, एवढ खेळलयं.
बघा.
तिच्या कड मॅगी खाल्लेयं. दूध, बिस्किट खाल्ले इथं आले आणि आणि गार्डनला गेले आणि आल्यावर सांगतात एल काकी काकी हे करा आजता खायला सरळ नको हे नको हे करा. आज जरा भेंडीची भाजी आणि चपा चपाती करा. नसल तर भेंडी आणून चपाती पाया भाजी. भाजी करून द्यायला लागते त्यांना.
होय की, आहों मग नाहीतर मग खात नाही.
ह खात नाही, आणि सगळेजण एकत्र असले की त्यांची फरमाईश जोरदार असते. असत्या.
हा.
म म्हटलं ठीक आहे, मग आता गेले आता जाऊन आले. की इतके दमतात झोप झोपतात लवकर आता. पण काय-काय माहिती ना नशिबानं सांगू. की आमच्या इथं कणी. खेळायला मुलं भरपूर आहेत. नाहीतर काय होतं ऊगीच. फ्लॅटमध्ये राहतोय म्हणून असं नाही आमच्या पीलोड लाईट बघा काय. आमच्या ईथे तुला किती. सहा फ्लॅट हाय. रस्ते. बाळ आहे.
हम्म.
प्रत्येक घरात त्यामुळ काय हु खेळायला त्यांना कुठं दुसरीकडं पाठवावं लागत नई. इथंच कुठं तरी असतात. किंवा मधल्या पॅसेज मध्ये खेळतात. तर आमचं लक्ष थोडं राहतच. मी त्यांच्या तुमची माहित तरीपण घट्ट झालय. म्हणजे हा इतकं की मी आज जर आन्वीला काय घेतलं, तर आन्वी म्हणणार तिला घे की. तिला घेकी. असं. म्हणजे त्यांच्या फ्रेंड्स ना पण एवढं त्यांचं, चांगलं झालय फ्रेंडशिप.
हम्म हं.
मग काय. नाहीतर म्हणतात ना मोठ्या शहरामध्ये अवघड होतय तेवढीच नशिबान सगळं व्यवस्थित चांगलं मिळाले म्हणायच काम आहे.
अ होय. की आणि काय होतेय माहिती का. अ म इकडं आता इकडं ह पूजा राहते ना. तिकड एक. सुधा बारकी मुलं नाही आहेत. आहों तिचं. एकदम पिलूच हाल-हाल होते खेळायला कोण नाय चिडचिड-चिडचिड नुसती करत असतय.
हे मुलांना मोकळ बघा त्यांच्या वयाची मुलं खूप छान खेळतात. एक दोन-तीन वर्ष पुढे मागं ठीक आहे पण अगदी फार. फरक असल तर त्यांना त्यांचं खेळणं वेगळं होतं ना. ह आणि बरं असं पण नाही नसती मुल एक मुलगी चालत नाही का. मुलीचं खेळणं वेगळ राहतय मुलांच वेगळं रहातय. मुलं थोड कसं कार खेेळणार. रेस रेस खेळणार, आणि मुली कस थोडं ह्याचं घर-घर खेळायचं आपण भांडी-कुंडी खेळू असं असतय. त्यामुळे ना दोन्ही असणं गरज गरजेच आहे. तेच आम्ही म्हणतो. हो नशिब आहे, पण आमच्या इथं सगळे म्हणतात. की आरे आम्ही. फूडच्या फ्लोवर. ला फ्लॅट घ्याला पाहिजे होतो. किती छान राहतात सगळे. तुम्ही म्हणजे असं ना, की आता आम्ही इथे राहतो हा. खरं मोठ्या शहरात राहतो म्हणून असावं. घडल्यासारखं नाही. आता काय होतंय बऱ्याच दा आता अ. आहे माझ्या घरी कोण आलं तर, असं नाही कि ते हॉलमध्ये एका ठिकाणी बसणार. ते काय करतेस. म्हणून किचन मध्ये पण येतात. बाळ काय करते म्हणून, आ आपल्या रूम मध्ये पण येतील. असं अवघडल्या सारखं कोणाला होत नाही.
हा हे मेन हाय. हे मेन हाय.
कारण, बघा आपले नातेवाईक राहतात गावी. आपण राहतो सगळ्यां पासून तुम्ही लांब. मग आपले ना नातेवाईक आपले शेजारी म्हणजेचं, नातेवाईक असल्यासारखे असतात कि ओ?
अ होय, आणि त्यांच्याशी आपण तस वागल
ते पण आपल्याशी तसं वागतात. तेच तेच होतंय. त्यामुळे ना इतकं ते बराय मग आमचे आई -बाबा आले होते इथं ते आल्यावर म्हणले? कि बाई बरं वाटते म्हणजे, असं बघून की आम्हाला तुझी काळजी नाही वाटत चला म्हणजे सगळं छान! आहे काळजी नाही, आम्हाला तुझी बाई इतकं तुम्ही सगळी एकमेकाला धरून आहे म्हणल्यावर छान! वाटतंय.
तसचं असायला पाहिजे. जेव्हा नाहीतर, मग कसं होतं ते आपलाच जीव आप आपल्या घरात करमत
नाही तर, मग ते मात्र आहे. हो ते हा आमचं तर मध्ये काय झालं की कि अ काय झालं लास्ट बघा थोडं पाऊस सुरू झाला, डास खूप येतात ना. मग मी काय केलं घरात लहान आहेत वयस्कर आहेत म्हणून मी काय करायच चे कि सेफ्टी डोअर पण बंदच असायचा, आणि मेन डोअर पण मी बंद ठेवायची. तसं काही जणअ माझं, फक्त रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही कसं असायचो? हे सेफ्टी डोअर तेवढच लावलं असायचं. मेन डोअर उघडच असायचं. त्यामुळं कसं? आलं, गेलं, असं कोणीतरी आहे असं वाटायचं. आणि सलग तसं दार बंद होतं. सगळीजण कागद काय तब्येत ठीक नाही काय का आई बाबांना? काय झालंय काय? तुझं दार कधी बंद नस ते सुन सुनं वाटालंय? मी म्हणलं नाही डास खूप यायलेत आणि घरात लहान पण आहेत, मोठे पण आहेत वयस्कर त्यामुळं उगीच व्याप नको डे ची साथ खूप होती हो तेव्हा म्हणलं, हा म्हणलं कुठं व्याप करायचा
होय कि आवो काळजी आपणच घेतली पाहिजे.
म्हणून म्हणलं बाकी काही नाही. आम्ही शेवटी नेट लावून घेतलं डोर ला. म्ह. आणि हवा पण छान खेळती राहते ते नुसतं दार बंद-बंद उपयोग नाहीये ओ
होय होय अहो.
का मुलांना पण मोकळ वाटतंय असं
होय. होय.
हा. बाकी तुम्ही कधी दौरा टाकतो बघा आता?
यायचं कि जरासं जाऊद्यात, थोडे दिवस पूजेच पण जरा सेटल व्यवस्थित होऊ दे. मग निवांत
या या निवांत या का आपलं महाराष्ट्रीयन लोकांचं निवांत काही येत नाही. झाले ती एक जबाबदारी असतीच नसली तर, आपण ओढून घेतोय काय आता घेतलं नाही. शेतीचं.
काय करायचं दिदी दिदी नाही मग असं बसून होत. आणि कसं होतयं हालचाल पाहिजे, जराशी आता आमचं वाढतं वय आणि मग.
ते आणि चांगला आहे.
वाढतं वय म्हणणे, उतरत वय म्हणायच्या ऐवजी वाढत म्हणते, मी उतरत वय असल्यामुळ जरास चं हवामान पण गावाकड छान असत
असं आणि नशिबान आहे सगळ्यांना नाहीे, पण हाय आपल्याला तर व्यवस्थित जपलेलं काय हरकत हाय.
होय होय.
हा मग काय टाका -टाका चक्कर टाका. हम्म हा चालेल-चालेल हा चला आणि परत बोलू निवांत हा ओके-ओके. चलो बाय- बाय.
बाय-बाय.